हॅलो.
हा बोल ना काय करतेस?
काय नाही बघ बसलेय.
हा, कसं काय आठवण आली? कसं काय फोन केला मॅडम? काय नाही म्हंटलं सहज आत बसलेले म्हटल कॉल करूया.
हां हां.
झालं चहा पाणी? झालं झालं माझं पण झालं.
हा हा काय करत्यास मग?
काय नाही बघ, आता कामाला जाते येथं आस आमच्या इथं गल्ली हाय समोरच इथं अगरबतीचे कम म्हणजे छोटीशीच हाय
हा हा.
अगरबत्त्याची कंपनी हाय, अगरबत्ती बनवतात अगरबत्ती धूप तेन. हा. म तिथं जातोय आता म्हणजे आठ दिवस झाले गेलो नाही सोड जरा तब्येत बरी नाही म्हणून.
बर बर अगरबत्ती म्हणजे कस असत ते तुमचं?
अ काय नायी, कच्चा माल सगळा बाहेरून येतोय. आ तयार करून द्या हा म आपण आ नाही तयार करून कच्चा माल बाहेरून घेतात हे आमचे जे सर आहेत ना
हा.
हा, ते कच्चा माल बाहेरून विकत घेतात. त्येनी आणि पक्का माल बनवून स्वतःच स्वतः सगळं म्हणजे सगळं स्वतःच मॅनेज. म्हणजे म हे सुद्धा अ माल विकण्यापर्यंत माल बनवण्यापासून सगळं तेनी करता फक्त तर कच्चा माल तेवडा बाहेरचा असतोय. हा हा म त्यामध्ये काय अम म्हणजे अगरबत्तीची पावडर वगैरे, आम्ही भरपूर आहोत सो-सहाजणी आहोत आम्ही टोटल.
ते स्टिक तेन ते सगळंच घेत असतील?
हा सगळं घेतात ते म आमच्या सहाजणी मध्ये काम वाटून देतात मग कुठलं काम कुणाला कधी पण सांगू शकता सोड तेनी. हा म सकाळी येतात आणि
कसं घेताय म्हणजे खंडूनच घेताय, कि हजरी प्रमाणच मिळते तुम्हाला असं?
नायी नाई आमचं कसं महिन्याचा पगार ठरलेला हाय त्याच्यावर असते मग एखादा व हा त्यामध्ये कधी सुट्टी पडली म्हण, किंवा अस आता महिन्याच्या तर चार सु त्या आहेतच आम्हाला.
हा.
हा, आणि बाकीच्या जर आम्ही एक्स्ट्रा सुट्ट्या घेतल्या तर मग त्याचा पगार कट करतात.
हम्म.
हा पण, घरी बसण्यापेक्षा बर हाय. बर हाय हो.
हम्म हम.
आणि सोपं पण आहे सोडं म्हणजे एकदा काम बसेपर्यंत हातात, एकदा सवय झाली की काय वाटत नाय आत.
हम्म बाय. त्या अस वेगवेगळ्या सुगंधाच्या म्हणजे माल मिळत असेल तिथं?
नायी नायी आम्हीच सगळं बनवतोय. म्हणजे काय असतय माहिती हाय का? ते पावडर येत्या अगरबत्तीची जी पावडर असते ना.
हा.
ती पावडर इत्या. ती पावडर आणि पाणी आणि त्या पावडरमध्ये जे घालतात ना? ते एक असं म्हणजे पांढऱ्याचं हे असते विरघळणारं औषध असते. ते. अस तिनी मिळून मिक्स करून मिक्सर आहे अ मशीनचा मिक्सर हाय मोठा. त्यामध्ये एकदम नाही म्हटलंलिस तर दहा पंधरा किलोचा माल एकदम तयार होतो, म्हणजे मिक्स होतोय. मग त्यामध्ये एकदम सगळा ते पंधरा किलोच टाका टाकायचं आणि मिक्सर चालू करायचा, मग ते आपलं आपण सगळं मिक्स करून घेतयं.
अं धूपचा पण वेगळा माल येतोय की त्याच्यातूनच तयार करताय तुम्ही?
नाय नाय धुपाचं वेगळं असतंय, आणि अ हे अगरबतीचा वेगळा माल आणि अगरबती ते कस हाय, आता हे आपण जर मिक्सरमधन माल वगैरे काढतोय ना? हा जाऊन मशीन मध्ये घालायचा, मग त्याच्यामध्ये स्टिक वगैरे असतातच. हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो